हॅलो? हां बोला
हा, आवाज येतोयना?
हॅलो?
हा बोला, काय चाल्लय?
काही नही, तुम्ही बोला, काय म्हणताय? पाऊस वगैरे पडतोय ना, इकडे पण, तिकडे कसं काय?
पाऊस आहे आत्ता, दोन दिवस झालं, पाडाय लागलंय परत.
अच्छा.
म-आता बघा, ह्या पावसाच्या, हेने पण रस्ते वगैरे, किती खा ब होतात आणि अपघाताचे प्रमाण, जास्तच वाढत चाललंय.
हॅलो?
हां, हॅलो?
हां, आवाज थोडा खूप हळू येतोय, जरा आवाज वाढवता का तुमचा?
हा आता बघा ना, म्हणजे अपघात, म्हणजे पावसाच्या यानी भरपूरच खड्डे वगैरे, रोड व, म्हणजे पडतायेत, अपघात जास्तच वाढताय.
हा, पावसामध्ये अपघात होण्याची खूप शक्यता असते, कारण एकत रस्ते, निसरडे झालेले अस तात आणि गाड्या खूप हळू, चालवाव्या लागतात. त्याच्या अशा वातावरणामध्ये
काही लोकं, अशे असतात म्हणजे आता काही ना, शक्य नसतं, एकदम पण स्लो गाडी चालवणं. काय त्यांना, म्हणजे काय ना घाई असते, कामावर जायची, लेट झालं असत. आपला कारणाणे
नही, पण मला असं म्हणायचंय
हा.
तुम्ही म्हणता, ते बरोबर ये, पण आपण आपला जीव, वाचवायचा असेल किंवा आपल्याला आपली जर सुरक्षितता हवी असेल, तर गाडी अगदी योग्य अशा, स्पीडने चालवलेली चांगली ना?
ते आहे गं, पण खड्डे पण सुधरवायला, पाहिजेच ना?
हा ते
पण एका टाइमाला, आपण आप पण, आपल्या ह्याच्यात जातो बरोबर, समोरचा व्यक्ती कसा येईल, परत ए एखादा खड्डा, आता आमच्या इथलीच म्ह म्हणजे आमच्या घरातलाच, एक हे होता
हा.
ह्याच क-काम चालू ये वरती, अ म्हणजे रस्ताच होतोय, वरुन होतोय.
अच्छा.
रेल्वेपट्टी आये ना, तर सारखं तिथे, कशे जास्त सारख्या ट्रेन जातात त्या तो फाटक पडत. त्यामुळे वरून रोड नवीन करतायेत. त्याला भरपूर वर्ष झाली. तीन वर्ष तरी झाले असतील. तो काम भरपूर स्लो आहे. त्यांनी तो काम फास्ट करायला पाहिजे कारण काय सांगू खालचा रोड पूर्ण एवढं खराब झालं ना खड्ड्यानी वगैरे तर त्या दिवशी असेच रात्री एक म्हणजेात. होता तो जाईत होता लग्न नव्हता झालेला त्याच.
हा.
वर्षाचा होता. तर त्याची गाडी. म्हणजे स्लीप झाली काहीतरी खड्ड्यात त्या. त्याला खड्डा दिसला बाई त्या पाण्यात भरलेला होता तर
अच्छा,
तो पडला आणि मग समोरून बस आली पूर्ण अस म्हणजे बस खाली गेला.
अरे बाप?
जाग्यासच त्याचा हो जागयासच त्याचा मृत्यू झाला.
हा. मग ह्याला कसं सरकार जबाबदार आहे ना, त्यांनी कस रस्त्याचे रस्ते ते कायम काय म्हणायचं अ - दोन महिन्यांनी तीन महिन्यानी रस्ते त्यांची. ते खड्डे बुजवले पाहिजे तर रस्ते व्यवस्थित केले पाहिजे.
आणि तिथे म्हणजे असं दोघं तिघांचा अपघात झालं. असं पण नाही ते फक्त जखमी झाले आणि ह्याच्या डायरेक्ट म्हणजे तो जागेसच हे झाला. त्या लोकानी आंदोलन वगैरे पण केलं. पण ते आंदोलन करून पण ती लोक म्हणजे रस्ते ते सुधारवत नसतील. प्रत्येकाला आता सगळ्यांना कसं प्रत्येकाचा जीव प्यारा जास्त आहे ना घरातल्याचा.
होयं.
एखाद्याचा कमवणारा एकच माणूस असतो. त्यांचा, असं झालं मग ते काय करणार कुठे बघणार?
हम्म,
म्हणजे भरपूर आणि आता गाडी पण लिमिट मध्ये चालवायला पाहिजे जास्त फास्ट पण नाही.
होय गाडीच्या आपल्याला कसं होतं. अ काही- काही लोक असे असतात की गाडी खूप स्पीडने चालवतात. आणि त्यांनी बघत नाहित. क बाबा काय ये काय नाही त्यांनी जर आपल्या घरातल्यांचा जर मागच्यांचा विचार केला ना तरी एक योग्य स्पीडने गाडी चाललेली बरी असते म्हणून रस्त्यावर ठिकठिकाणी स्पीड ब्रेक तर बनवलेली असतात बोर्ड लावलेली असतात बा वाहणे सावकाश चालवा, इकडं वाकड वळण आहे किंवा घाट आहे वगैरे हे आहे. तरी सुद्धा काही लोक ते ऐकत नाहीत किंवा बघून सुद्धा कि वाचून सुद्धा दुर्लक्ष करतात आणि गाडीची स्पीड वाढवतात. आणि वेगानं गाडी चालवतात.
प्रत्येकाने आपापली काळजी घ्यायलाच पाहिजे.
हा.
का आत्ताच काल एवढं बेकार आहे म्हणजे कुठली गोष्ट कधी होईल सांगू शकत नाही.
होतेच ना
आपण बरोबर जरी जायचं असलं तरी समोर त्या या मागता आपल्या इथून कसा येऊन जाईल.
आमच्या इथलीच घटना सांगते, एक आजोबा रस्त्याच्या कडेने चाललेले. ते असतील साठ पासष्ट वर्षाचे, रस्त्याच्या कडेने चाललेत असं मध्ये पण नाही. कडेने चालत चाललेत मागून बाईकवाला आला आणि त्याने त्यांना ठोकरलं ते पडले बिचारे. आणि डोक्यावर पडले, म्हणजे विष पुढं पडले कि माघं पडली काही माहत नाही, पण पडले ते. डोक्यातून रक्त वगैरे यायला लागल त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करेपर्यंत ते एक्सपायर झाले.
तेच एखाद्याच्या सुकी मुळे दुसऱ्यांचा जीव जातोय ना.
हा तेच ना. आता ते बिचारे तर एका साईडनेच चालेले, पण येणारां बाईकवाला एवढ्या स्पीड मध्ये होता की. तेच त्याला काय समजल नाही त्यानं काय केलं ते नं त्यांना ध-धडक मारली डायरेक्ट.
आणि तिथं ते हे झाले म्हणजे एक्सपायर झाले.
आणि त्यांना आता एवढं एज होतं म्हणजे त्यांना किती पाहिजे लागायला.
हं ते ते सोसंण्याची पण त्यांच्यात ते नव्हत्यात. नाही की त्यांच वय जास्त असल्यामुळे त्यांना ते त्रास झाला अस. आणि ते झाले
करतात आणि ते दुसऱ्यांना भोगायला लागतय. त्येकानी जबाबदारी घ्यायलाच पाहिजे.
हा माझ्या मते तरी हेच आहे की बाबा तुम्ही. देन पावसाळ्यामध्ये कसं असतं की रोड ओले झालेले असतात. आणि बाबा मी पुढ जातो तू पुढ जातो हे करण्यापेक्षा ना. तुम्ही तुमचा अ तुमची एक व्यवस्थित स्पीड धरून गाडी चालवली की अपघात मला वाटते होण्याचे अ म्हणजे कमी प्रमाण होईल. आणि टाळण्याचे पण प्रमाण वाढेल अपघात होणार नाहीत तसं बघायला गेलं तर. पण ईथ रस्ता क्रॉस करताना पण बघा किंवा एखादं वळणाला असेल चौपाल असेल. म्हणजे त्यां लोकांना एवढी घाई असते पुढं जायची ना. कि हा गेला नाही कीं लगेच दुसरी गाडी पुढं जाते लगेच तिसरी गाडी पुढं जाते.
असं चालू असत एकदम अ काय म्हणायचं स्पर्धा लागलेली असत. त्यांच्यामध्ये वर पुुढे जाण्याच्या.
आता मीच जेव्हा मी गाडी चालवते ना आता आपण इंडि केटर देऊन पण म्हणजे समोरच्याला म्हणजे एवढी घाई असते ना आपल्याला इंडिकेटर देऊन पण जाऊन देत नाही.
हा हे करतात तसं करतात मी पण
नाहीं एवढं तर नाही त्यांच्यासाठी थांबू शकत आणि आमच्या इथे कंपनी वगैरे अशी जवल आहे मग ती लोक अशी त्या टाइमात सुटतात. ते भरपूर एकदाच येतात म आता, आपल्याला पण आपल्या घरी जाणंच आहे. एवढा उशीर तर आपण थांबू शकत नाही की ती पूर्ण जाईपर्यंत आपण निवांत घरी जा. आपल्याला पण घरी कामं असतात ना! म्हणजे एखाद्याला इंडिकेटर देऊन पण माणूस जाऊन देत नाही म्हणजे काय? आता आपण इंडिकेटर म्हणजे दिलेत तरी कशाला गाडीला त्याच कारणासाठी ना.
हूं!
तर काही म्हणजे काही लोक असे अस
ते असतं पण गाडी चंलवताना दुसरं म्हणजे कसं होतंय जे-जे हळू चालवतात ना आणि जे फा गाडी अशी खूप वेगानं चालवत असतात ते लोकांना काय वाटतं की अरे हे गाडी चालवतात. कारण हे पितात वाढत. म्हणून अ सलवत. म्हणून ती लोक काय करतात मुद्दाम आपण थांबलो. किंवा आपण इंडिकेटर वगैरे दिल तर गाडी थांबवत नाहीत. मुद्दामच ते जोरात घेऊन जातील गाडी. असं करतात. आणि दुसऱ्यांनाही करत नाहीत. म्हणजे वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. पण ते पाळत नाहीत तेवढ.
नाही म तेच आम्ही आल - - तर त्याच्यामुले भरपूर असे म्हणजे अपघात भरपूर ठिकाणी अपघात होत े
हो इकडे तर भर - अपघाताचं प्रमाण वाढते खर तर पण ते मला वाटते कमी केलं पाहिजे. नाही तर काही काही जण अशे असतात की दारु वगैरे पिऊन पण गाडी चालवत
हो चालवतात ना? आता बघा ना? ती घाट त्यात गाडी गेलेली. सात -आठ जण मुलं त्याच्यातच.
काय ते?
घाटामध्ये गाडी गेलेली ते माहिती आहे का?
हा ते पाण्यामध्ये गेलेली ना?
पाण्यात नाही. घाटातच घाट टात पडलेली पूर्ण. सात का आठ मुलं होती. ती पूर्ण त्यांना बघा ना. एवढं खालून काढलं आणि ते भरपूर खोल होत खा ते
तेच ना द दारू वगैरे प्यायची आणि घाटामध्ये तर गाडी किती हळू चालवावी लागते. आणि किती हळू न्यावी लागते एकदम.
हो
आता आम्ही या वर्षी फिरायला गेलेलो. फेब्रुवारी मध्ये. महाबळेश्वरला. तर आमचे जे ड्रायव्हर होते ना? ते थोडेसे हे होते ना? त्यांच वय पन्नास च्या पुढं होतं पंचावन्न साठ होतं. आणि त्यांची जी गाडीची जी स्पीड होती ना खूप अशी कमी होती. आणि आम्हाला खर तर त्यांचा रागच यायला लागला हो. एवढ्या हाळूस म्हटलं आपण कधी पोहचणार?
स्पीड नॉर्मल पाहिजे की. आपण पोहोचायला पण पाहिजे. एवढी पण स्लो नाही पाहिजे.
हा आणि मग त्याच्यामध्ये काय झालं? की आम्हाला ऍक्च्युली खरतर राग यायला लागला. पण महाबळेश्वरचा जो रस्ता आहे ना? जे अशे खूप अशे हे आहेत ना? काय म्हणायचं ते? डोंगर वगैरा हा सगळं वळणस आहे. आणि घाट वगैरे आहे असं खूप. हा. अशे खूप अशे अवघड अवघड घाट आहेत. पण त्या घाटातून गाडी चालवताणा ते वाटले. खरं तर अशी चांगले अनुभवी ड्रायव्हर पाहीजेत. नाहीतरी काही काही जण एवढे अशे जुरात गाडी चालवतात. अ कि ते अगदी आम्हाला क्रॉस करून पुढे जात होते. अ आणि ते पुढ जाताना आम्हालाच वाटायचं रे आपली गाडी किती हळू चालते? बाकीच्या गाड्या आपल्याला मग पास करून पुढे पण चाललेत. असं वाटत होतं. अ पण बाहेर गेल्यानंतर फिरायला असं वाटते की बाबा अ सुरक्षित ता पण खूप महत्वाची आहे.
तेच ना आणि त्यांच्या अंगावर म्हणजे एवढी मोठी जबाबदारी पण असते
हा जबाबदारी आहे. अळूचल पण आपल्याला व्यवस्थित नेऊ दे. आणि व्यवस्थित आणवते असं वाटत होत आणि गेलो आम्ही चार दिवसाची आमची सहल होती. अ कुटुंबाची आमच्या आम्ही ते करून आलो घरी परत व्यवस्थित.
एखादा ड्रायव्हर असं असत म्हणजे हा तो समजूतदार असतो की नाही आपल्या त्याला पण घरी जायचं आहे. एवढी लोकं आहेत मला माझ्यावर जबाबदारी आहे. आपण आपल्या लिमिटमध्येध्येच गाडी चालवली पाहिजे आणि ते घाट भरपूर म्हणजे डेंजर आहे. शक्र ओके.
चला ठीक आहे मग हा.
हा हा छान होटलं बोलून मला